हॅलो.
हां.
हां. काय नाही बघ बसले. तू?
मी पण बसलेय म.
हां. बोल की.
काही नाही. सहज केलेला. आता ऍडमिशन सुरू झाल्यात ना? त्याविषयी जरा बोलायचं होत.
हां. बोल की.
हं. म ते तुझं कशातन झालंय शिक्षण?
माझं कॉमर्स मधन झालय की.
हां. हां. मी पण तेलाच टाकलेलाय. एवढं विष - ते लिहून सुद्धा राहाय लागलेत. काय करायचं म? आता करायचंय की- नाही सेकंडला. पहिल्यात पण कस? राहिलेलं ते सॉल्व केलत की. तरी पण आत - -त्ता पण तीन विषय घालवले. मग तेच म्हणते. एक वर्षी गॅप टाकू की काय करू?
हम्. गॅप टाकला की गॅपच पडतोय तो ह्यातनच करायचं आणि व्हायचं. एकदाच ते हे होते. होऊन जातय ते.
हम्म.
म त्यामुळे तेच म्हणायलो होतो घरी पण मम्मीला म्हणजे म जॉ - अस जरा बघायला लागले ग. म तेच मग ते ज चांगलं गावल - तर मग जॉब करायचा. आणि म एक वर्ष गॅप टाकायचा सेटल होइसपर्यंत. आणि मग टाकायचं मग. कसं आता शिक्षण शिक्षण, आमच्या इथंच आहे एंडी चौकलीला.
हां. हां.
हां. हां. इथं माझं इथं झाले कॉ कॉमर्स कॉलेज कोल्हापूर.
हो. हो. कोल्हापूरकरांचं सुटलंय सगळ्यांचं. इकडच्यांचच राहिलयेत. ह
हां. हां.
कस स्कॉर्टिन पडलेल्यात ना? तरी पण अस - याचा प्रयत्न केलेलाएस. तरी पण राहिलच.
हम्म. नाही आत्ताच दिलं तर ते- ठीक. नाही तर कस? गॅप पडला की गॅपच पडत जातोय तो. म आणि अभ्यास पण- असा होत नाही. आता कसा? आपण परीक्षेच्या ह्याच्यात किंवा अं - करतोय अभ्यास, आणि कसं आता आपलं रुटीन लागलेलं असतय, कॉलेजच. त्याच्यामुळं आपण अभ्यास करतोय, आणि एकदा गॅप पडला, आपल्याला अभ्यासाची सवय मोडऽ त्या, त्याच्यामुळं आपला अभ्यास पण होत नाही, आणि आता जेवढे सुटल्यातऽ तेवढे नंतर सुटणार पण नाहीती, असं होणार.
होय तेच चाललंय तर मैत्रिणींच तेन,, हेच एकऽ किच आमच्या इथं तेवढं सुटलंय,, बाकीजचं चाललंय तर होय नाही होय नाही, थोडे म्हणत्यात कीऽ कोल्हापुर ला टाकणार,, सुटायसाठी इथं टाकलेलं, तर इथ पण तेच. सरळ, एकेकानी कोल्हापुरातऽ विषय गेल्यात म्हणुन पुन्हा आणि फर्स्ट इयरलाच टाकलेलं सेकंड इयर ला गेलेले. तेच म्हणायलात,, बोल नाही पण तर पुन्हाऽ कोल्हापूरला टाकायचं.
हा होय, आहे कोल्हापुरात भरपूर कॉलेज आहेत.
होय, कसं ते मग एक्सटर्नल टाकायचं म्हटलं कोल्हापूरमध्ये नाहीत ना मिळत,.
नाही मिळतय की, कमला कॉलेजला आहे की. एक्सटर्नल आहे, परत अजून कुठलं बरं? हम् म्हणजे आहे गोकऽ
तेच नाही.
नाही नाही आहेत की,, एक्स्टर्नल ला माझी मैत्रिण होती तर. कमला कॉलेज ला एक्स्टर्नल ला होती ती.
हं हं, आम्ही बी चौकशी केली ना फस्टऽ हं फर्स्ट इयरला विचारत होते कोल्हापूरमध्ये, तर नाही म्हंटले, रेग्युलर यालागतयऽ इथंच टाकलं जवळच्या जवळ, कसं बस पण लागतऽ नाही मला इथं, गाडी वन गेलं तरी जाऊन येतय एका तासात.
हम्म हम्, लांब नाहीय काय जास्त?
नाही जास्त लांब,, नदीच्या पल्याडच आहे.
हा हा.
हं, त्यामुळेचं आता बघूया काय करायचं, सोमवारी म्हणत्यात फॉर्म भरायला जायचं. तरी बघायचं काय दिवशीऽ हुतय,, मम्मीला पण म्हटलं, मम्मी म्हणते ते करत करत बघ मग. कसं ते तीन आता बॅकला राहिलेलं तीन. आणि पुन्हा ती, सहा सात हजार. मग आता बघायचं काय होतंय,, फी फी तर किती भरायची?
एखादा किंवा जॉब बघायचा ना,, म्हणजे तेवढंच कॉलेज करायचं तिथंन पुढं जॉबऽ करायच असं करायचं काहीतरी.
होय ते एक्स्टर्नल म्हंटल्यावर काऐ फक्तऽ असाईनमेंट द्यायला आणि पेपरच्या वेळेलाच की, मग तेच म्हटलं.
जॉब वरन जाऊन आल्यावर जरा अभ्यास करायचा, नंतर सकाळी थोडा करून. मग असं करायचं, तस पण चालतंय.
तेच म्हणत्या आता, बघूया आता कस कसं, जॉबच चाललंयऽ हाय मी एका ठिका जॉबला,, मग आताऽ ते असिस्टंट मॅनेजरचेच बघायला लागले आहे आता. तर आता मॅडमांच्या पेमेंट वरती मग जायचं म्हणत्या.
आता कुठे आहेस मग तू जॉब ला?
सी बी एस स्टँड जवळ,, ते टेलिकॉलिंग साठी हाय ग.
टेलिंग कॉलिंगसाठी होय,, पेमेंट जास्त नाही काय?
नाही फिक्स पेमेंटच नाही. ते पासवर्ड वरती आहेत ना? एक पासवर्ड गेला तर ते सहा हजार मिळतात. म ते पासवर्ड नाही मग-
मग पासवर्ड नाही गेला तर नाहीच काय?
नाही. मग माझ तीन महिने असेच गेल्यात. मग मम्मी म्हणतेया कशाला जातेयास मग उगच आपलेच पैसे- त्यात कसय, एस टीच तिकीट पण कस माहागवलंय.
हा. हां.
म तेच आता म्हणते. मग त्यांना सांगितलं असिस्टंट मॅनेजरला. म कसं - तिथं काम करत्यात. मधन मला विचारल्यालं होणार आहेस का म्हणून. त आमच्या लीडर म्हणत्यात- कशाला आपली टीम सोडून दुसरीकडे जातेस. मिच घेतो तुला. मग- दिदी बी विचारतो म्हंटल्या तिला. पेमेंटच कसं कस? ज आठ हजारपर्यंत देत असल तर मग चालतय.
हं. हं.
पाच तर राहतील ना? मग एखादा पासवर्ड तिथला जर गेला- तर त्याच्या माग आणि पाच हजार पाचशे नाही त हजार रुपये देईल मग.
होय. दिदी पण आहे का तुमची?
होय.
हा. हां.
म ती जातेया दररोज. तिचं कसं जात्यात पासवर्ड. माझ्या आधी एक दीड महिना होती.
हां. हा. हां.
म तिला काय एवढं नाही. तस माझच गेलेलं नाही. पासवर्ड. त्यामुळे तेच बघायचं.
जरा, हम्म करायचं. हम.
होय. आता घरी बसून तरि काय काम येत आत्ता. म तेवढंच - तेच आत्ता काय घरी आजी, चुलता, मम्मी पप्पा, भाऊ आणि मी.
मोट्ठी फॅमिली आहे की तुमची म.
हो. तुमची? तुमची एकत्र नाही काय?
हं. नाही. आमची म्हणजे आमचे मिस्टर एकच आहेत नाई. हेना म्हणजे दीर वगैरे काय नाही आहे मला. म त्याच्यामुळे मी सासू सासरे आमचे आणि माझा मुलगा.
हां. हां. त मुलगा कितवीलाय मग?
नाही नाही. अजून लहान आहे तो. आत्ता एका वर्षाचा आहे.
एका वर्षाचाय? म आत्ता तुम्ही घरीच असाल
होय. घरीच आहे म्हणून तर हे.
हं. हं. म दुसरं काही करत नाही का म? ग्रॅज्युएशन नंतर थोडं काही-
टॅलीचा कोर्स केलाय की. त्याच्यानंतर लगेच लग्न झालं नाही माझं. मग त्याच्यानंतर आणि लगेच- हो. प्रेग्नन्सी. त्याच्यामुळ ते- नाही आधी होते. मी जॉबला होते की आधी अ - अ. इथच होते येस बँकेच्या जवळच होते मी आधी जॉबला. कोल्हापुरातच. राणी चौकात. हम् तिथं पण होते मला अठरा पेमेंट होता तिथं मला. खरं नंतर ऑफिस वर्क करत. तिथं मार्केटिंगला होतो मी हम्.
मार्केटिंग ला.
क तवर.
त्या
व आहे. मग नाही इंटरव्ह्यू देतानाच मी सांगितलं होतं की ऑफिस वरकच पाहिजे म्हटलं मला ट कारण फिल्ड वर्क काय जमणार नाही म्हणून सांगितलं होतं. खर ते बोलले की आहे ऑफिस वर्कच आहे म्हटले एक. होय एक महिना पर. ऑफिस वर्क केलीत नंतर म फिल््ड वर्कलाच म्हणजे लांब लांब न्यायला लागलीत. मग त्याच्यावर यायला वेळ तिथ मला घरला जायला वेळ त्याच्यामु मग ते मी हेच केलं पेमेंट जास्त असून काय. करणार आपल्याला वेळेच टायमिंग नको काय. आणि ते फिल््ड वर्कर नाही समत.
हां ब
ऑफिस वरक केलं तेच बर.
खर ऑफिस वर्कला आपण टायमिंग वाढवले. आता सा पुुड सोडणार भट्ट्यात हो. मग यायचं कसं घर आम्ही एवढ्या लांब पन्नाळा साईडला म्हटलं.
होय आणि तिकडं जरा हेच आहे बाई. पन्हाळ्या साईड ला म्हटल्यावर म्हजे
तर त्या आमच्या गावामध्ये आमच्या गावाच्या बाहेरचत्या बस गावामध्ये नाही दोन तीन किलो होय दोन तीन किलोमीटर आज चालत लगते आम्हाला.
हम्म हम्.
आणि स्टॉप पासन ते गावात एंट्री करतपर्यंत नदीपर्यंत काहीच नाही सगळं रिकामं रिकामं एकटं कसं चालत यायाचं?
होय, नाही आम्ही आलतो पन्हाळ्याला भरपूर वेळ आलतो मी तरी. पन्हाळाला म्हणजे आहे तिथं हा.
केरली चा स्टॉप आहे ना को ये तिथून आता की इकडे आहे आमचं नाव.
ह का.
मग त्यामुळे येन जाणस रात्रीच नको वाटते ते.
होय टायमिंग सकाळच लवकर जरी असलं तरी चालतय. खरं.
गाडी नव्हती सहा साडी सहा मग तरी पण तेवढंच होते ना साडेसातच वाजतात फिरून फिरून घरी आलं. त्यात बसच लागते एकेकदा नाही.
होय.
त्यामुळे करता बुगया कस कस होते? ए आता बघ तर दोन तीन दिवस एक तारखेपासून सांगितले मी मॅडम म्हण ना. येणारे म्हणून. मग अनेक घेतला आता! बघूया वर्क फ्रॉम होमचा!
आ! हा! हां! !
मग ते आणि मी आणि मम्मी करते मग! त्याविषयी दीदी मी, तुला थोड्यान वेळानं कॉल करून रेंज जाती
बरं! !
हा! !